ह् हॅलो. आलो.
गपं अं.
येतोय का आवाज.
हा येतोय, माझं येतोय का?
हो येतोय. म्हणल करेक्ट बारा मिनिटांनी कॉल कट होतो का?
हो अॅटोमॅटिक कट होतो बारा मिनिटांनी.
आण त्यापेक्षा जास्त नाही बोलू शकत.
नाई, मग त्याबेक्षा नंतर तो दुसरा कॉल समजा करायचा असेल तर.
हा.
हम्. आता, आता तू तिकडनं केला म्हटलं ल आता ते समजा, तिथं कॉलिंग बाराई मिनटं चालू होते टायमीग.
हा.
आणि माझ्या इकडं अ.. वेगळं चालू होते बारा मिंनटाच.
हा.
हम्. आता मी समजा, माझा टास्क पूर्ण केला. त तुला ते बारा, बारा मिंनटाचे जे काय आहे आठ रुपये पमाण समजा, त ते पैशे तुला येतात. आता तू जर टास्क पूर्ण केला तर तुझे जे काय आहे आठ मिंनटापसन प्रमाण ते मला येतात.
हा.
आस.
पण आता, मला चार वेळा कॉल कराव लागन एकाच माणसाला.
हो एका माणसाला चार वेळा कॉल करू शकतो तो. पण थोडसं, पाच-दहा पाच उं्म म्हणजे मला मला वाटतं पाच-दहा पाच-दहा मिंनटचा ग्याप ठेवाव लागतं त्यामध्ये.
चारपेक्षा जास्त नाई कॉल करू शकत.
हो. एका माणसाला नाई करू शकत. नंतर करू शकते एक-दोन तासानी मग नंतर किंवा मग दुसऱ्या दिवशी.
हा. त मग मला पूर्ण एकशे ऐंशी मिनटं त्याच माणसाकडं घालावायचे असेल. एक दोन तासाने बोलून, एक दोन तासाने बोलून तर.
हो.. जमतंय न ‌तसं पण तसं काही आहे तसं काही नाही बंधन.
तसं नाही काही.
नाय नाय.
म्हणजे एका माणसाला फक्त मी एकशे ऐंशी मिनटं बोलू शकतो.
हो एकका मंतात गॅप घेऊन पंधरा ते वीस मिनिटाचा गॅप ठेवायचा
हम् तस साहेब तस बर आहे मग
हम्म
मला वाटलं चार लोकांना चार कॉल करायचे
बाई बाई बाई बाई म्हणजे आता त्या आता मला कॉल केला तू त समजा आता बा पाच दहा मिनिटं थांबसतो दुसऱ्याला केलेलं परवडते असं
हा आणि ते दुसऱ्या टॅक्स विषयी काय विचारत होता
ते एक म्हणजे तू करू शकत का बा आता हे झालं तर दुसरा टास्क असाईन होणार आहे तुम्हाला
हा
तर ते बी ते बी करू शक ते बी आहे चांगला समजा तो ट्रान्स्क्रिप्शनचा आहे
हम्म म्हणजे जे काय फोनवर बोललेलं आहे तेच लिहून लिहायचं
बरोबर आहे अशी एक क्लिप दिली जाते ते फोनवरर बोललेली मणा ऑडिओ क्लिप अ ते ऐकायची व्यवस्थित आणि ते ट्रान्सलेट करायचे त्यात
हा
तर
ट्रान्सलेट आपण म्हणजे मराठी टायपिंग करूनयचं करायचं
हो मराठी ऐकायचं आणि मराठी म्हणजे टाईप कराच त्याला
हा
तर त्याचा स्पीड कमी जास्त करू शकतो आपण म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला स्लो ऐकायचं आहे की फास्ट ऐकायचं आहे की मीडियम ऐकायचं आहे तशा पद्धतीने
हा हम् आता तुझं एक चालू करून किती दिवस आले तु्याकडे
आम्हाला झाले आता म्हणजे बहुतेक एक महिना होता आला जवळजवळ एक महिना हिना बाई त मागच्या आठवड्या आठवड्याप दोन हप्ते हो
म्हणजे तुमच तुझं पण आता हच चालू म्हणजे फोनवर फ्रेंड वगैरे पहिल्या पाासूनच चालू आहे
नाही मी मला दुसरा टास होततो आय आय एस सीचा
हा
त्या म्हणजे ऑडिओ क्लिप होती म्हणजे एक चित्र होत त्या चित च म्हणजे हे केलं होत काय म्हणतो आपण प्रेझेंटेशन केलं होतं म्हणजे बोललं गेलं होतं समजा
आणि ते आपल्याला ते ट्रान्सलेट करायचं होत त्याचं मराठीत टाईप करायचं होतं
हा स समोर डोंगर दिसत आहे तिकडे नदेरी वाट आहे दरीमध्ये माणसे आहे लोक पोहत आहे आसं करायचं
हा मग ते लिहायचं आपल्याला आणि ते सबमिट करायचं
मग ते किती शब्द ल्यायचे एका चित्राला
ते आता जेवढं बोललेलं आहे ते सगळंच लिहायच
हां
ते बोलते ऑलरेडी ते फक्त आपल्याला टाईप करायच
हा
हम्म तर मला वाटत ते कधी अकरा सेकंदाची क्लिप असते कोणती पाच सेकंदाची असते.
हा.
कोणती दहा सेकंदाची असते.
डबल डबल ऐकू शकतो आपण.
किती वेळा ऐकू शकतो? जेवढा फास्ट आपण लिहिणार जेवढा फास्ट आपण सबमिट करणार तेवढा आपला फायदा समजा.
हा.
फायदा म्हणजे तेवढ्या लवकर तो टास्क पूर्ण होणार.
हां.
नाही तर
हे भरपूर पहिल्यापासून आहे ना पण हे कार्य मी बघितलो होतो गुगलला भरपूर पहिल्यापासून आहे.
पयारी पासून म्हणजे दोन हजार बावीस, दोन हजार बावीस पासून.
हा तेच तीन-चार वर्षापासून आहे.
हो दोन हजार बावीस पासूनच चालू झालेलं आहे, ते डायाटेक कंपनी आहे ना
फल मार्केटमध्ये.
नाही नाशिक साईड ला चालू झालेलं आपल्या नाशिक वरून नंतर ते जस जसं मार्केट टिंग जेव्हा होईल
तस तस ते आलं इकडं मला मागं चालू होतं एक महिने्या आधीच परंतु मला वेळ नसल्यामुळे मग मी आम्ही ते ट्र्रीपसाठी गेलतो ना तिकडं.
हो हो.
तुला सांगितलं ना ते बुध्दगाव वगैरे.
हा ट्र्रीपला गेलं होतं.
हा तर त्याच्या आधीच आल होतं मला ते. पण त्यायला म्हणलं बा मी बाहेर आहे स सध्या माझ्याच्यान होत नाही म्हण मला वाटलं दुसरं काही वेगळं काम आहे काय.
हा.
तिथून आल्याच्या नंतर मग ते मॅडमचा कॉल वगैरे आला. त्यांना टीम पाहिजे होती टीम वगैरे दिली मग मी.
हा.
हा आणि सुरू झालं मग तिथून काम, म्हणलं दुसऱ्याला देण्यापेक्षा पहिले हा भरपूर हेज्यच्यात नाही.
नाहीय कार्य परत अजून दुसरं पण येतात ना.
म्हणजे टास्क म्हणायचा का तुला?
हो टास्क किंवा दुसरी कंपनी.
हा दुसरी कंपनी हा कार्या ऍप आहे याची कंपनी डायाटेक कंपनी आहे नावाची.
हा.
तर ती कंपनी कार्या ॲप, ॲप नुसार ते चालवते.
हा.
म्हणजे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट बी घेते समजा हे कंपनी.
हा.
आणि जो ए आयला डाटा पाहिजे ज्या पद्धतीने आता ए आय काय करतो जो पुस्तकी डाटा आहे तो त्याच्याकडे ऑलरेडी आहे.
हो.
पण नॅचरली ज्या भाषा असते जी लँग्वेज असते आपण बोलतो ना.
हा.
तो डाटा एआयला पाहिजे तर ते गोळा करण्याच काम हे डायाटेक कंपनी करते.
हा.
कार्या कार्यॲप थ्रू. आण नंतर मग हा पुढे ते हे करते एक्सपोर्ट करते समजा.
हम्.
असं आहे ते.
तरे वरे.
हो आणि दोन हजार बावीस पासून म्हटलं तर बरेच जुनी आहे ना दोन-चार वर्षे व्हायला लागले समजा.
तेच म्हटलं दोन्ही आहे चार एक वर्ष झाली पण अजून मार्केटमध्ये आपल्या साईडला तर नाही एवढं नाव.
अ नाशिक साईडला भरपूर आहे कारण आता जेवढ्या रेकॉर्डिंग येतात ना येच्यावरती.
हा.
हे पूर्ण नाशिक साईडचच आहे म्हणजे तिकडं बहुतेक बरेच जुने म्हणजे बरेच एक वर्ष आधीपासून आलेले आहे.
आणि यूपी, बिहार या साईड ला जास्त आहे म्हणजे झारखंड त्या साईडला.
त्या साईडला जाऊन जास्त झालंय ते.
हा मला तिकडनच आलं होतं झारखंड वरूनच.
हा.
ह ऑफर वगैरे कारण तिकडे आम्ही एआयचं काम केलेलं होतं. ते हा एआय म्हणजे एज्युकेशन इनिशिएटिव्ह एक एन जीओ आहे. कं कंपनी जे व्हॅल्युएशनचं काम करते एज्युकेशनचं.
हा.
म्हणजे त्या तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचं व्हॅल्युएशन करते.
हा.
हा एज्युकेशन फाउंडेशन. न आहे, हे शिकवतात शाळेत मुलांना. त्यांचं व्हॅल्युएशन काम ही एआयचे लोक करतात. मंग ते एआय म्हणजे इकडं महाराष्ट्रासाठी ते मी कॉर्डिनेटर म्हणून होतो महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट वाशिम साठी.
हां.
आणि तिकडे झारखंड म्हंजे एक दुसरं कोणतरी कोर्डिनेटर होते. तर तो ऑलरेडी याच यामध्ये काम करायचा.
हा.
त्यांना इकडे स्पेशल वाशिम मध्ये हा प्रोजेक्ट चालू करायचा होता त्यांना कोणी दिसत नव्हत तर त्यांनी माझ नावर ऑफर केले तिकडे.
हा.
त्याच्या थ्रू आपल्याला ते माहिती मिळाली.
बरं झालं आणि याचं पेमेंट कधी दर आठवड्याला येतात का किंवा तास पूर्ण झाल्यावर.
आता याच पेमेंट कस आहे आता आता तू तुझा एक तुझ्याकडे आता हा टास्क आलेला आहे फोन ऑफ फ्रें चा.
तर याच्यामध्ये जवळपास तीस टा-टास्क आहे तुझे बरोबर आहे.
हो.
हे तुझे एकशे ऐंशी मीनट तुला कम्पलीट करायची आहे, तर ते एकशे ऐंशी मिनट कंम्पलीट झाल्याच्या नंतर त्याच व्हेरीफिकेशन होईल. आणि ते व्हेरिफिकेशन व्यवस्थित असल्याच्या नंतर लगेच तुला ते तुझे पेमेंट तु अकाउंटला ट्रान्सफर करून देतील.
हा.
मग त्यासाठी एक हप्ता होऊ शकतो किंवा मग दोन हप्ते वेळ लागू शकते पण पेमेंट येऊन जातं.
हा.
पेमेंट थांबत नाही एक रुपय पण कोणाच फक्त व्हेरीिफिकेशन झालं पाहिजे. वॅलिडेशन झालं पाहिजे.
हा चेक करण्यासाठी.
हा चेक करण्यासाठी व्हॅलिडेशन झालं की ते पेमेंट लगेच अकाउंटला.
तर किती दिवस काम चालते.
अ काम आता येत आपल्या सम म्हणजे एक तास किती दिवसात पूर्ण करतो तुच्यावरडिपेंड आहे.
ते नाही ते नाही आता समज टोटल पूर्ण कार्याचे किती टास्क असतील ते किती दिवसात पूर्ण संपणार त्यांचं काम. काय वेगवेगळं इथच राहणार त्यामध्ये.
नाही वेगवेगळं आहे ना तेच तर म्हटलं आता हा फोनप्रेंड आहे त्यानंतर लोकवाणीच ट्रानझॅक्शन काय ट्रान्स्क्रिप्शन आहे.
त्यानंतर एक ऑडिओ क्लिप आहे, त्यानंतर आता जे ऑडिओ क्लिप टायपिंग करतात त्यांचं व्हॅलिडेशनच काम आहे.
हा.
त्यानंतर एक म्हणजे ऑलरेडी एक क्लिप दिलेली असते आणि ते खाली वा वाचून म्हणजे ऑडिओ आणि प्लस टाईप केलेले आहेत दोन्ही क्लिप एकत्र असतात.
हा.
तर ते वाचतात. म्हणजे ते वाचून ते ऑडिओ सांगत असते तर ते आपण चेक करायचं बाबा वरच जे लिहिलेलं आहे हे खालचे ऑडिओ व्यवस्थित वाचत आहे का?
हा म्हणजे ज्यांनी दुसरा टास्क पूर्ण केलं त्यांची परत अजून एक टास्क बनते. ज्यांनी एवडू लि लिहिलेली आहे, त्यांच अजुन एक बनते. हा.
प्रत्येकाने त्यात चेक करत जायचं. आहो ते कुणाच मला जाते.
हा.
आणि काय पूर्ण दहा मिनिटाची पूर्ण रेकॉर्डिंग जात नाही त्यात तुम सेकंदात. देडका नोट के
हा.
कोण एक मिनिटाचा, कोण दहा सेकंदाचा, कोण पंधरा सेकंद. आणि ते पाठवून द्यायची प्रत्येकाला मग, म्हणजे एकाच. रिकॉर्डिंग जवळपास.
नाहीतर व्हॉइस असं एखादं बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड बोलतायत आणि त्यांची रेकॉर्डिंग जाते, त्यांचे ब जय बोर
अं, नाही मग, नाही मग आता या ते बोलायच्या टाइमला प्रश्न. इश्यू काढायचाच नाही ना, ते विषय?
हा.
तसं तर त्यांचा टास्क लई लवकर कम्प्लीट होईल मग.
ह हं हं ह ह ह. तेच म्हटलं ना, आता समज, बाप राहतोय तिकडे बिहारला, इकडे यांचं चालू आहे. त्या बापाने पण ॲप घेतला, त्याला गेली रेकॉर्डिंग.
नाही, ते प्रश्न बोलायचंच नाही असंच आहे, ऑलरेडी त्यात.
हा.
हम्म, तुम पर्सनल इश्यू काढू, विषय काढू शकत नाही. दुसरं कुठलाही बोलू शकता.